हा, येतोय का?
हो, येतोय येतोय आवाज काय म्हणते? हो जेवण झालं आत्ताच.
आताच झालं का. पाऊस आहे का तिकडे?
पाऊस खूप जोरात चालूए. नाशिकला पाऊस जास्तच आहे या वर्षी.
हो ना गंगेला पण पूर आला ना.
गंगेला खूप पूर आलेला आहे.. मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी आलंय.
हा.. हो मी फोन असा केला.
हम!
क माझ्याकडे ना आवळे होते बरेच. दोन तीन किलो आवळे होते.
हा!
तर त्यासं काय करावं एवढ्या आवळ्याचं मला प्रश्न पडला म्हंटलं तुम्हाला भरपूर रेसिपी माहिती असतात ना काय काय बनवायचं
ह,
तर तुम्हाला माहती आहेय का आवळ्याचं?
तर मी स्वतः खात नाही पण?
का बर खात नाही? खायचं ना ओ.. त्याच्यास विटॅमिन सीचा
हवीच माझ्या पथ्यातून आंबट खायचं नाही मग.
हो का? नाही तर आवळ्यामध्ये विटॅमिन सी असत ना, तर खाल्लेलं चांगलं असतं.. म्हटलं आता आहे जास्त.
अस.. हो डोळ्यांसाठी, केसांसाठी, खूप चांगला आहे आवळा खाणं गरजेचं असतं. खाल्लेला चांगला असतो आवळा. आवळ्याच कॅडी करता येते आवळ्याचं लोणचं करता. करता येत.
हो ना कॅनडी कशी करायची पण? हाता पाऊसय आहे.. दृष्ट, तिने हेना काय चांगलं आणि,
कॅनडी बाळव नाही वाळवता नाही येणार आता कॅडी वगैरे,
हा पण मग मी उन्हाळ्यात करेल मला तर रेसिपी सांगा तरी कॅनडीची. ग उन्हाळत करून बघेल आता मग मोरावळा वगैरे ते सांगा आणखी पण मग रेसिपी सांगा ना मला कशी बनवता तुम्ही कॅनडी.
हा आवळी म स्वच्छ धुऊन पुसून नंतर चाळणीत वा होन घ्यायचे वरून झाकण ठेवायचं खाली पाणी ठेवायचं पातेल्यास. वाफवून घ्यायाचं चांगल्या आवळे वाफवल्यानंतर थोडं गार झा झाल्यावर म त्याच्या फोडी करायच्या त्या मधलं बी काढून टाकायचं हा मोकळं करायचं. नंतरच साखर टाकायची त्याचं प्रमाण असतं एक किलोला एक किलो असं टाकतात.
पूर्ण किलो ला किलो टाक
हो नंतर मग नाही ते साखर नंतर पाक गाळून घ्यायच असतं ना तो पाकात भिजत घालायची असते ती कॅडी.
हम्म किती दिवस?
अ तीन दिवस तीन दिवस असं म झाकून ठेवायचं चांगलं. अधून मधून हलवत राहायचं सकाळ संध्याकाळ आणि नंतर ब परत तीन दिवसानंतर मग तो असं पातेल्यात चाळणीत गाळून घ्यायचा तो पाक. तो पाक सरबता सारखा पि पिता येतं तो काही वाया जात नाही. सरबत म्हणून प्यायचं तो हा आणि ती का आवळा कॅनडी असते ना मग ती कपड्यावर पसरवायची. सुरुवातीला ताटामध्ये पत्र व्हायची परातीत ताटस पसरवून ठेवायची. वाळू द्यायची जरा त्याच्यानंतर थोडं हा दोन दिवस वाळी क म त्याला पिठी साखर लावायची जरा
पिठी साखर लावून ठेवल्यावरती कोरडी होत असेल थोडी.
कोरडी होते चांगले आणि हा कलर पण चांगला राहतो मग तिचा. हा मग ती मुलांना आवडते चांगले. खायला गोड ला
ह कलर पांढरा शोभरा येत असेल ना.
हा कलरय पांधरा शुभ्र येतो.
हा
ह
कबा
नंतर त्या आवडच कती याला म्हजे सुपारी करता येते. आवळा सुपारी करायला म्हणजे याला ओवा जिरों अस पावडर करून आल असं काळ मीठ
त्याला मग वाफवून घ्यायचे का सुपारी काढण्यासाठी पण
हो हो वाफवून तशा पोळी करून आणि मग हा सगळं लावायचं असं सेंदवणी वगैरे अस. सगळं लायतं आलं
म्हटलं तुही
ओवा, जिरं बारीक करायचं सेंदव मीठ सेंदव मीठ
सेंदव मीठ हा काळ मीठ म्हणतो आपण त्याच हा आल त्याची पावडर करायची
असं सगळं लावं हो बारीक करायचं आणि मग ते लावायचं पुरींना
पुन्हा ते चाळावं लागतं असेल ते पण ना
का जेवण झाल्यानंतर ना तोंडात घेतात चांगलं असतं
हा म्हणजे पित्त वगैरे होवू नाही, म्हणून आपण ऍसिडिटी साठी वगैरे पण चांगला असेल आवळा एसिडिटी साठी चांगला असतो ना.
चांगला असतो.
मध हा एसिडिटी साठी पण होवू शक हां
किसून
ना आणि याच पण त्याल ते आवळ्याचा मुरंब पण करत आणि पाकातला गोड आवळा पण करताना.
हो हो आपण फोडी करतो ना फोडी करून
हा
द्यायचं असतं चांगला
आणि मग अंह... हो तोही टिकतो भरपूर काय नाही होत चांगला राहतो ब काचेच्या
तो चांगला मंग आहे ना पावसाचं त्याला वाळवायची काही गरज नाही लागणार आणि करायलाय ही सोपा.
हो मुरंबा केलेला सोपा मग
अ मोरंबा आणि आणखी अ किसून पण करतात असं वाट लमाला ना
आपण वेपर्स करतो ना वेपर्स वेपर्स करतो ना बटाट्याचे वेफर्स तसं पण किसून घ्यायचे चकत्या हं अन् ते आपण म्हणजे असं वाफून घ्यायचं जरा कुकरच्या डब्यामध्ये
अन् नंतर साखर टाकुण शिजवून घ्यायचं थोडं ते पण चांगलं होतं वर्षभर खायला हा मऊ होत हं खायला चांगलं लागतं ते पण वर्षभर
आवळ्याचे भरत
हा मग लोणचं ही करता गोड आंबट आप आपण कैरीचं लोणच करतो ना तसं लोणचंही करतात.
लोणचं पण करता का लोणचं छान लागत असं
हो हो
हो का मग आपल्या लोणच्याला जसा मसाला घालतो तसाच मसाला करायचा का?
सेम तसाच मसाला सगळं सेम तस तोच मसाल, नं तसच फोडी वगैरे करून टाकायच्या असतां
हो का आणि पण म त्याच्यात ते ह्या लोनच्याला काय काय घालायचं आवळ्याच्या?
आपूण अ हे मोहरेची दाळ. नंतर बडीशोप.
हा हा बडीशोप मोहचीडाळ मेथीदाने लवंग मिरेन ते पण टाकाय
पहू, लवंग, मिरे ते थोड थोडं असतं अगदी प्रमाणानुसार
हा कमी प्रमाणात घ्यायचं हा एक. किलोच घेतल्या त साधारण पाच, पाच घेतल्या त होईल ना?
हा थोडं थोडं घ्यायचं असं. नंतर हिंग थोडासा टाकायच.
हां!
लाल तिखट, हळद, मीठ, सगळंच येतं म त्यात.
सगळंच टाकायचं, लोणचाल टाकतो तेवढं सगळं टाकायचं, म्हणजे. पण मग आपण लोणच्याच्या कशा फोडी करून घेतो तसं याच्या वाफवून मंग
हो याच्या पण फोड्या फोडीच करायच्या तश्या.
हा म तो मसाला थंड झाल्यावर भरायच का?
हा आक्खा बुरूच नाही ना लवकर तसा.
हा नाही नाही पण मग मसाला. पण मग गरम क तेलात कडकडीत तेलात न काढल्यानंतर थंड होऊ द्यावा लागत असन आणि हे वाफवलेला आवळा पण का?
तो पण थंड होऊ द्यायचा, न म नंतरच भरायचं असतं.
हा म भरन आहे ठेवायचं ते का मुरायला फार दिवस नस तिल लागत वाफवलेल असल्यावर लवकर मुरून जात अस.
ह लव कर मुरत म ते.
खायला पण मग वरच्या वर मुलांना चांगलं कधी टिफिनला वगैरे दयाय च ठरलं तर किंवा म. आवळा कॅन्डी पण छान लागते मुलं आवडीने खातां आवळा.
आवडीने खातत. हूं. तस हळदीचं लोणचं पण चांगलं असतं खायला आ.
हा हळदीचं पण लोणचं करतात ना?
हळदीचही लोणचं छान होतं. ओले हळद मिळते ना ते स्वच्छ धुऊन पुसून साल काढून टाकायची आणि केिसनींनी केिसून घ्यायची. जाड किसनिने आणि नंतर मग आपण हात दोन त्याचा जो मसाला असतो ना सगळा तो स सेम मसाला टाकायचा. आणि लिंबू पिळायचं पण त्यात थोडं.
हो का लिंबू म्हणजे ते हळदीचा थोडासा वास सट हा.
वोगस! त्यांना हळद. उग्र असते थोडे मग तिती आंबट पणा यांला पाहिजे ना लोणच्याला.
हा चव लागत असतील मग लोणच्याची ह ना!
न त्याच थोडं.
हळदीचं आणि याच पण करू शकतो आल्याच. ते आल्याच पण करता वाटते काय -काय पण मग आवळा कॅडीच चांगलं सांगितलं तुम्ही मी आवळा कडी आता आलेली माझ्याकडे भरपूर आवळा ना
हा.
मग थोड -थोड -थोड करून बघते थोडस मुरंबा करते गोड पाकातला आणि काही हे करून बघू का आवळा सुपारी थोडी करते.
ह सुपारी आता वाळवायला मी पावसाळ्यात तर नाही वाळत.
फॅनच्या हवे खाली नाही सुकत का?
क एवढंच नाही सुकणार अग ऊन पाहिजे असतं सुपारी करायला.
हो ना. मग कॅनडीज केलेली बरी पडेला आणि पाकातला आवळा करू शकतो आपण ना
हा बस आता ह्या सीझनमध्येध्ये हेच करू शकणार हा
हा पाकातलंच करून बघेल मन चांगला होईल ना?
हा.
करेल मग मी आज न बघेल आता उद्या सकाळी वाफवन आणि करून बघते तर तुम्ही छान सांगितली बर का रेसिपी. आवळ्या ची, कॅनडी ची नती सगळे पण ना मी नक्की करून बघेल आणि टेस्ट ला पण देईन तुम्हाला थोडासा मग. पण तुम्हाला खायच नाही नाही का? काहीच नाही आहे पण मग तुम्ही घरात दुसऱ्या कोणाला तरी खायला द्या मग मी बनवलं की तुमला कारण माझ्या आवळे जास्त आलेले
बरोबर.
आवळे पण देईल वाटल्यास मग.
हा चालेल.
ह हा बाकी आता झोपायचच तयारी असेल ना?
हो आता दहा वाजत आले ना आता उरकले सगळ. हो का? आता बंद झालेला असेल.